हॅलो.
बोला. आपण भद्राबा येलो दोलताबादला जाऊ.
हो हो जाऊ ना.
हो. एक दिवस वेळ काढा. आपण दौलताबादला जाऊ.
जाऊया, जाऊया दोलताबादला जाऊया. आणि आपण त्या रसाई मातेचे पण दर्शन घेऊया.
हो रासाई मातेचे आणि तिथं किल्ल्याविषयी माहिती घेऊ.
हो चालेल ना.
फोटो ते काढू.
हो चालेल फोटो क्लिक करू.
तिथे, तिथल्या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊ आपण.
हो. हो. हो. नक्कीच घेऊ ना.
हो आणि तिथून इकडे पुढं साईबाबाला येऊ. साईबाबाचे दर्शन घेऊ.
ते दौलताबादला जाऊ. आणि आपण तिथ ते स्पेशल- ज्यूस भेटत तिथ ज्यूस पण घेऊया.
हो चालल.
चालेल ना? ठीक ए. जाऊया मग. कधी जाय-
जावू उद्या.
हो. चालेल जाऊया. जाऊया. तयारी करूया मग छान. वगैरे मग जाऊया.
तरी गोष्टी-
ठीक ए. नक्की जाऊया.
हो.
आणि तिथे हे पण छान आहे ना? अ काय म्हण - - तात त्याला हे. अं. सेल्फी स्टिक पण छान भेटते तिथे. ती पण घेऊया.
हो. सेल्फी स्टिक हो.
घेऊया मग. करूया नक्की.
हो. चालेल.
हो हो. जाऊया. आणि ती कॅप पण भेटते बघ तिथे. अ सन- सनकॅप.
सनकॅप भेटते ना. म्हणजे खूप काही खरेदी पण करू आपण तिथे- आणि किल्ल्या भोवती खूप काही खरेदी करण्यासारखं पण आहे.
हो हो. तू वरती गेलेली ए का? किल्ल्याच्या वरती.
नाही ना. वरती नाही गेलेय. वरती पण जाऊ ना आपण.
आपण ह्या वेळेस-
किल्ल्यावरती पण जाऊ. हो.
हो जाऊया. वरती जाऊया व्यवस्थित बघून माहिती वगैरे घेऊ आपण. छान फोटो क्लि करू. चालेल ना? हो चालेल.
हो चालेल.
ठीक ए. करु या नक्की. आपण टिफिन पण घेऊन जाऊया.